हॅलो.
हॅलो येतोय
हॅलो हा थोडा अडकून अडकून येतंय. नमस्कार ताई, हॅलो हा आता येतोय, नमस्कार ताई. हा कशा आहात तुम्ही? हा हा हा काही नाही ताई आता मीपण मजेत हाय ताई, मी म्हटलं चला आता बसले आहे तर ताईशी थोडं बोलूया चर्चा करूया. म्हणून तुम्हाला कॉल केला ताई. हा मी म्हटलं, आ योगावर बोलायचं का? योग योगासना. हा आज की नाही आपला योग डे हाय ना, योगा डे आहे ना एकवीस
हॅलो. रेंजमध्ये या ना थोडा, आवाज नाही येत आहे तुमचा. हॅलो, हो हो हो हो आज जागतिक योगा दिन आहे ना.